हॅलो
हा हा मला वाटलं जेवायला वढाय लागलाय
नाही, नाही हम का एवढ लवकर नाही अहो माझं तुमच्या सग बोलत, बोलत क नाही
ह
ते मी कॉल केलेले पण झालत वाटतं आणि ते अधिकारी बघतेत कानाइ टच झालत अन ते त्रेपनं कॉल दाखवायल्य
हित होय
होय आता काय करायचं
तीस कॉलच्या ठिकाणी त्रेपणणा दाखवायलय
होय
ह काय नाही सोडा माझं पण तसच दाखवाय लागलंय आता कॉल मगाशी तिथं दिदी सोबत तुमच्या हम्म विस कंप्लीट झाल्यात तिथं चोवीस दाखवाय लागलय
हा
म ते मी हिला फोन केलाता वर्षाला काय नाही म्हटली आज करेक्ट आहे ना म्हटली. त्यांचा काय प्रॉब्लेम नाही म्हटली.
हाअ्ं.
आतलं करेक्ट झाले की आपलं कॉल
ना नाहीत तरी पण दाखवाय लाग म आईला फोन बी केला नाही तरी कुठं.
हअ्ं हअ्ं.
खोटं का बोलावं जास्तीचे पैसे देऊन कसावां आम्हाला आम्ही केलंय तेवढेच द्या खरं होय. खरं केलंय तेवढ्या तर द्या. आमच्यात जे बेबो काय माहिती
बेबी म्हणजे कोण हाय?
मांजर हाय व्हय.
मांजराचं नाव बेबो ठेवलंय कणी बेबो
हां हां. काय खाते ते चपात तेन खाते
चपाती खाताय भात खाताय. दूध तेवढं पित नाही.
होय मग भारी आहे की,
दूध सोडून सगळं आवडते मांजर आहे तुमच्यात
हाय की.
हाय होय.
दुधाशिवाय खात नाही बघा.
दीदी कुठं खाली हाय कुठं बाहेर गेलीय ती फोन हित हाय तिचा हॅलो.
हा कोण?
सासूबाई फोन कर म्हणतात तिला फोन घरात ठेवली या ती गेली कुठं आता तिच्या पाठीमागणं. झालं पाहिजे. चौथा कॉल नव्ह हुं हुं.
तय ओ मग उद्यातेन करू.
बरं करा मग उदया मग,
नाही, नाही हे करून आणि एका व्यक्तीला
आणि ऐका व्यक्तीला व्हय, मग उद्या करुया.
हा म्हणजे हे पूर्ण हो दया आज आणि उद्या आणि म्हणजे तुम्हालाच करतो मिस्टरांच्या नंबरवर. असं म्हणलं मग पूर्ण होतय. ती ओळख झाल्या, दुसरं कुणाला फोन कराय पण अजून एक हा ती दिव्या म्हणून, खरं ती कुठ मध्ये तेन असत्या नई, मग ती रात्रीचच फोनवर जास्त. बोलायची. आणि तिज काहीतर मध्ये मा मागच्या टास्कला काय झालय काय माहिती ती जास्त मग ते टास्कच काय करना झाल्या वाटतं. मग तिला मगाशी फोन केलाता, तरी पण एक विचारायला तिन उचलला नाही.
हा हा हा,
सुचलं नाही मला जाऊ दे म्हटलं आता आपलंच दोघ तिघांचा नंबर आहेत. म्हटलं तुम्हालाच विचारायच आधी,
मग काय करता?
काय नाही. बस. भाकरी करायला बघा, अजून एक राहिल्या. हा तुम्ही पातळ करतायसा भाकरी.
होय. पातळ करतोय तुम्ही,
नाही, जरा मीडियम लई पातळ नाही.
आमच्यात भाकरी पातळ लागत्यात जाड केलेलं खात नाही कधी कधी कर करतोय जाड खरं ते वरडत्यात.
हा नाही जेवायच्या टायमापर्यंत ते कठीण होत्यात, नाय मग
हा मग तेना ते कठीणच लागत्यात.
तुमच्या इकड सवय असल. हा जरा जाड केले कस मऊ राहत्या. ते नई.
होय मऊ राहती. इथं ये, ये हित ये बेबो त्याला बेबो म्हटल सवय झाल्या त्याला हाक मारला की नाही बेबो म्हणून कुठं असेल तितन पळून येतंय.
होय, काळा हाय काय.
काळ पांढर मिक्स आहे.
पांढर होय आमचं काळ आहे प्युअर
पूर्ण काळ हाय.
पूर्ण काळ हाय.
काळ बी नव्ह अस तपकीरी नसतय काय कलर तसं. कलर आहे आणि पांढरं पांढरं. तरच असं पूर्ण असं. वाघा गतीन मांजर होत आहो आणि तेला कोण नेलच मग मग नेल्यावरन नेलं काय काय केलं कणा असं कायबच झालं ती मधनच मग आम्ही मांजर पाळायच. नाही ठरवलेल खर तस काय झाल तर ते जीवाला लागतय आहो ते मग हे पिल्ल मी पाहाय नव्हतं कुणाचं हो त कुणाच ठाऊक. एकदम छान लहान असं होतं. तेव्हा दारात येऊन आरडत बसल होतं. मग त्याला जरा अस. भुकावलं एक कुणाच मांजर आहे कुणाचं ठाऊक म्हणून ते घरात येऊन बसले.
हा ती वड लागते ना माणसाची
हा ते दाजीने आमच्या त्याला दूध घातलं होतं. एकदा दोनदा त्या चटावलच.
हा हा.
ते आताच येन बस.
तरी दूध पन पेत नाही म्हणजे भारी आहे आमच दुधा
हम् मग बारकं होत, तेव्हा कणि दूध पी आणि जसं मोठं झालंय, कणी तस त्यांना दुध सोडजाई कोरडा भात आवडतोय.
होय.
हा कोरडाभात पांढरा जेवाय बसलं कनी. किती जरी घालल तेवढा खा खातयं कोरड भात सगळ्यासंग. एकट खाईत नाही, असं स फॅमिली जेवा बसली तर चपाती खातय, सांडक खातय, चाटक्या जीभचं हाय, हं अस मक मक लयं आवडतय. कोळस कणीस दिसलं की, त्याच्यावर पालतच पडत हं, पालतच पडतं आहो. आणि शेवग्याच्या शेंगा म्हणा हा
शेवग्या शेंगा खातय खातय आम्ही, काय खाइल ते खातय, सगळंच खातय. काय खाईत नाही ते. आणि दूध घातल्याल खर मात्र करतेय, मग सकाळच तेवढं कधी तर पितयं मनात आलं तर भूक लागली असली तर उठवाय येतय. पाच वाजता.
होय.
हम तवा दूध घातलं तर पितय, नाही तर नाही मग दिवसभर
मोठ झाल असेल आता.
आता मोठ झालंय.
ह हा बो काय का मांजरा आहे.
मांजरीन हाय.
हम्म वरशी झाली खर पिल्लीच घालीत नाय.
घातली नाही त व्हय, आमची दु दोन, तीन वेळा बघा वर्षात. होय आता परवाच गावाला गेलो, त्याच दिवशी सोडली बघा.
हम्म हम्म हम्म काय त्यांची पिल्ली करा
तेच सगळ्या घरातानं कुठली फिरतीयात मग शी - सु घरातच करत वास सुटतोय
होय आहों पिल्ल्यांच अवघड होतय.
हां म ती सोडली
म आमच्या ताईंची मांजरीन एकाठिकाण टाईमाला चार चार पाच पाच पिल्ली घालते हम्म मग ते सोडून यायला लागतात काय करायच त्यासंनी, जिवाला लागतय हो सोडू बी वाटत नाही. का
आता हे आम्ही नवीन आणलं पिल्लु तेव्हा हे तर आहेना बेसिन मध्ये शि करत होत जाऊन, बेसिन मध्ये कुठ नान्हीत असं करत होत नंतर त्याला सवय झाली आता दार उघडल्या उघडल्या बाहेर जात आता काय खिडकीतेन उघड घडी असल त्या उन्हाळ्यात त्यामुळे जाते बाहेरच
हं ते घाण वाटतंय बाई आम्हासनी म्हणजे ताईंच्यात आता पण‌ क् दोन पिल्ली घातल्यात एक प्लेन काळा आहे जरा जरा कुठतर पांढरा आहे आणि पूर्ण‌ पां ही आमची दीदी आहे, माहिती आहे का? तिला आमच्या म्हणाल तर ते पांढर पूर्ण पांढरा येते आणि गबस काय बी काय सांगु नकोस आहे तेवढे एक बास. म्हणल तिला सुट्टी होती आणली ती नको म्हणाली.
हं हं नाही अग पांढऱ्यापेक्षा क्षा आहे ना काळा असावा कुठली वाईट शक्ती
येत नाही खर काळया मांजरच कस असते सांगा असं समजा काहीतरी घरावर असं कोणतरी केलं बिल तर कणी ते काय माण जरा वर जाते आणि म्हणते ताई ते हम्म म नेमकं तस हम्म बघितले
हम्म हम्म.
हां जमेल.
हं हं. खेडेगावात बी करत्यात, बघा तसलं प्रथा अजून- हाय.
लईच हाय, आमच्या भागात. सगळ्यालाच -
ह, आमच्या इकड पण हायेत ना, आमच्या इ- नाइ असं नाही हाय इथं पण.
हम्म म्हणजे पुढ जाणाऱ्याला पुढ जाऊन द्यायचं नाही असा विषय असतो. कारण ते खरं चांगलं नसतय, आहो हे होतय.
ह खरं आपल्याला पण त्याच कवाना कवा- फेडाव लाग-
फेडाय लागतय खरं ते समोरच्यालाबी त्रास होतोय व्ह त्याचा. हं - मग. ते करणाऱ्या करणाऱ्याने करू नये.
करू नये हं कळाया पाहिजे.
करणाऱ्याला कळाया पाहिजे ते. हम्, आम आमच्या दाजेंची पण तस विचारले की सांगत्याय असं, जरा कधी कधी तर चिडचिड पना लय कर तस सांगत्यात खर-
ना कुणाला खपत नस- ते बघा बघवत नाई कुणाला, हा- आता तुमचा वैयक्तिक धंदा ये ना त्यामुळं आणि जरा चांगलं चाललं ते - च्या घरात एक -
हा, बघवत नाही, हं त्याला काढतो मुद्दाम म. त म्हणाले लई ताण लावून द्यायला लागले इथे.
पोरगेला आण पोर तशीच लावून देत्यात दुकानला दुसऱ्यांची.
हा हा म तिला घरात बस म्हणायचं.
हा, पोरं तशीच घरातले करणार नाहीत.
हा हम बघा तसच आहे आणि सांगणार यांनी खरं पण सांगू नये, आम्ही घरातलं काम एक सांगित पोरांना का तर पोरांच हे होतय आहो आजून बारकी आहेत. जरा हे झालं क झाले बघा सेकंद. अर्जुना असं असं म्हणजे असं असं हाय गपगार दुसरे पर्याय बघायला बरं आम्हाला, हॅलो. कट करा. दहा सेकंद झाले त. काय झालं ग हॅलो.
हा हा थांबा. आहो हे घी ना की. एक.
मी. न केला तरी होईल.
ते.
हा.